नमस्कार
हॅलो येतोय आवाज
हो येतोय आवाज
बोलान तई
काय म्हणताय, काय चाललंय?
काही नाही, मजेत.
जेवण वगैरे झालं? हॅलो
हो, झालं ना जेवण, हो हो येतोयं येतोयं.
गावातलंच हेय काय, मुलं? मुलं आली शाळेतून?
हो आली ना. खेळ खेळतोय.
पाऊस काय म्हणतुयं तुमच्याकडचा?
पाऊस तर चालूच नाही झालाय, पावसाची तर वाटच बघतोय आम्ही.
सगळे शेतकरी वाट बघत्यात पावसाची.
वातावरण तर होतंयं इकडं, पण मग काय पाऊस येतच नाहीये.
हम्म. आणि पावसाच फक्त वातावरणच होतयं, पाऊस तर अजून काय आलेला नाही पाहिजे तसा.
हो ना, मागच्या वेळेस मे महिन्यातच चालू झालेला पाऊस. हम्म.
अधिक महिन्यामुळे पाऊस लांबला.
प्लस वृक्षतोड पण भरपूर झाली ना आपल्याकडे.
हम्म, वृक्ष तोड झाली, दरवेळेस कसं मे मध्ये येऊन जातो.
हम्म.
अधिक महिने आला त्याच्यामुळे महिने वाढले एक. त्याच्या मुळ पाऊसही उशिरा चालू झाला.
होन.
तरी पण आतापर्यंत पडायला पाहिजे होता.
हो ना, सगळेच वाट बघताय, शेतकरी तर जास्तच वाट बघता य.
हूं, द्राक्षांचे पिकांच काय चाललं?
अजून काही सुरुवातच नाही, पावसामुळे सगळं ठप्पच आहे.
खूप खूप म्हणजे पावसाचं सगळं शेतकऱ्यांचं जे काही ते सगळं पावसावरच डिपेंड आहे. व्यवस् स्थित आला तर पिकं होईल नाही तर नाही. कधी कधी असं होतं पाऊस नको असतो तेव्हा खूप पडतो.
हूम्म.
आमच्याकड तर पाणी कपात पण क करण्यात आली आहे. पाऊस नाही अजून पडत नाही त्यामुळे.
हम्, यावेळेस पा सगळीकडेच तेच आहे, आमच्याकडेही ते पाऊस नस ल्यामुळे पाणीच नाही, पाणी नसल्यामुळे मग सगळीकडेच पाणी कपात हेय. शनिवार, रविवार सगळीकडे पाणीचं बंदच.
ह यावेळेस उष्णता पण खूप होती.
हो, खूप उष्णता अनं पिकांचंही नुकसान हेय ना.
हो ना, भाजीपाला तर इतका महाग झालाय ह्या वेळेस पालेभाज्या तर खूप महाग झालेल्या हाये.
हूं.
चाळीस, पालकची भाजी.
बापरे, खूपच महाग झाली.
नाहीये, पाले भाज्यांसाठी. जोवर पाऊस चालू होणारं नाही तेवर भाजीपाला असाच असेल.
हो, ते तर हाय.
हम्म.
जोपर्यंत पाऊस येत नाई तोपर्यंत त्यांच्या पिकांचं काही सांगता येत नाही. हम् व्यवस्थित पाऊस पडल्या तर पीक चांगले येतील तर भाव थोडेसे कमी होतील नाही तर माशीच महागई वाढेल हो सांगितलं आता या महिनत येईल पण मला काय लक्षण ते काही दिसत नाही फक्त येत साबाड भरून येतं पण पाऊस क पडत नाही
हो ना अखेरीपर्यंत तरी यायला पाहिजे हो इकडे द्राक्ष असतात ना
हम्म द्राक्षांचे पीक जास्त आहे राक्षंच्या पिकांचं खूप आहे त्यांचं पण खूप जापाव लागतात ना ते राक्षांच्या पिक
हो त्याला कसं पाणी जास्त पण नको कमी पण नको असं असत
आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच हा वेळेवर अरे एकदा द्राक्ष आले तेव्हा पण ते जास्त नको
हो तुम्हाला आहे का शेती शेती आहे
शेती आहे पण द्राक्ष वगैरे नाही आमचे आमच्या जावबाय आहेत त्यांच्याकडे आहे
हम्म हम्म हम्
चालत द्राक्ष वगैरे त्यांची पिकं घेतली जातात
हम् ह
आमची शेती आहे पण द्राक्षांची नाही भाजीपाला गहू वगैरे असं काढतो आम्ही
हा हा हा गावाला पण खूप भाव होता ना
हो खूप भाव होता या सगळ्याच याला भाव होता जोपर्यंत पाणी वगैरे सगळा पिकांना व्यवस्थित भेटत नाही तोपर्यंत पीक अशीच महाग होणार व्यवस्थित आले तर ठीक नाही तर नुकसानच आहे तुमच्याकडे अजून एकदाही झाला नाही का पाऊस
नाही ना अून झालाच नाही मागे झालेला बघा वादळी पाऊस झाला होता तेव्हा म्हणजे खूप थोडा थोडा नाही गारा नाही पडला इकडं पण तिकडे नाशिकच्या साहित झाले जास्त त्याव इकडे फक्त थोडासा ओलं केलं फक्त त्याने
नाही इकड एकदा झालं पण खूप जोरात झालं आता त्याच्यानंतर असं वाटलं होतं कि पावसाळा चालू झालाय प तस परत काय आलाच नाही पाऊस
इकडे तर हो पण नाही आलेला एवढा थोडस झालेला
तेव्हा वाटलं होत की सुरुवात खूप चांगली झाली आता पावसाची होईल व्यवस्थित तर त्याच्यानंतर काही पाऊस आलाच नाही
हो ना इत गरम तर एवढं होतंय
नाही तेच सगळेजण म्हणत पावस उशरा उशिरा येत पण मग तेच आधी एक महिना पण होता यावेळेस एक महिन्याच त्याच्यामुळे ते पावसाळा पण लांब लय गेला. बाकी पीक बाकी अजून दुसरे कुठले ये तिकडे
पिक अजून इकडे काय गहू असतो. जास्त बागच असतात आमच्याकडे इकडच्या साईडला हूं
तरी शेतकऱ्यांचे हेच आहे ज्यांच्याकड पाणी त्यांच्याकड ठीक आहे पण ज्यांच्याकड पाणी नाही त्यांचे हालच आहे.
हा ना.
आणि सगळ्यांकडेच असेल असं नाही ना विहिरी.
भरपूर ठिकाणी तर नसतातच. ज्यांच्याकडे आहेत ते करतात.
बोरिंगला पण पाणी कसं, म्हणजे पावसाळ जर चांगलं पाणी पाऊस झाला तर ते बोरिंगला पण पाणी ते वर्षभर पुरतं ना.
हो हा नंतर नायच त्याला जर पावसाळाचं नसलं तर ते बोरिंग पण कोरडेच पडतात त्या
ते उन्हाळत
काही ठिकाणी जिथं पाऊस नाही पाहिजे तिथं खूप पडतो. आणि जिकडे पाहिजे ति हा काही ठिकाणी किती दुष्काळये.
आपल्याकड तरी बरा होत पाऊस पण तिकड जालना तिकडे पाऊस सच नसतो. पाणी सुद्धा आपल्याकड कसं रोज पाणी येतेय आता तरी पिण्याचं पाणी दोन दोन चार चार
अजून तरी तसे म्हणजे ठीक ये पाणी कपत केलीय पण इतकी पण नाही.
ये दोन दोन चार चार दिवस पण ना तिकल येवले साईटला तीन तीन दिवस तीन तीन चार दिवस पाणी येत नाय काय नाय.
हो. इकड आमच्या इकडे आहे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात होते. बाकीचे दिवस येत चांगलं पाणी. च्या आता अजून तरी आपल्याकडची परिस्थिती चांगली काही ठिकाणीत इतका दुष्काळी इत का कि त्यांना लांबून लांबून पाणी आणावं लागत.
हो ना. त्यामानाणे आपला भ भरपूर चांगलय येतय रोज पाणी. पाणी कमी प्रमाणात येतय पण रोज येतय पिण्यासाठी.
पिण्यासाठी तरी येते काही ठिकाणी ते पण नाही पाणी पिण्यासारखं पण नाई. त्यानां एवढं लांब लांब जाऊन पाणी आणाव लागतं पिण्यासाठी. त्या मानाने आपलं चांगलं चाललंय अजून तरी पाऊस आला तर अजून चांगल होईल.
हो ना कुंभमेळाचं काय चालू आहे आता
कुंभामेळ्याच्या चालू आहे आता तयाऱ्या सगळे रस्ते खोदले.
हो ना सगळीकडे आम्ही मागे आलो बापरे! इतके ट्रॅफिकमध्ये अटकलेलो. सगळीकडे रस्त्यांच काम चालू सगळीकडे रत्यां
होतील आता ते पावसाळ चालू व्हायच्या आता त्यांना ते काम करनच ये त्याच्यामुळ ते पण भरपूर स्पीड न चालू झालय ते काम. हो रस्ते बुजवण्याचे काम भरपूर बऱ्यापैक की आता झालेत काही बाकी ये. होईल ते आता पट पट
हम्म त्यांना पण कसं आता पावसाच्या आतचं करावे लागतील ना ते कामं
हो, पावसाच्या आतच, कारण की एकदा जर पावसाळा चालू झाला तर मग ते काम करणं लय मुश्किल होऊन जाईल. ह्म्म, पाऊस चालू होण्याच्या आधीच त्यांना ते काम पूर्ण करणे. बऱ्यापैकी पण केले आता त्यांनी, खूप कमी झालेले. बाकी होईल, पावसाच्या आधी झाले म ते बरे. नाही तर परत ते सगळीकडे पाणी साचणार मग तेच सगळं गोंधळ.
ह्म्म, मागे मी आलो होतो इ की वृक्ष तोड झालीय, म्हणजे इतके जुने जुने झाड बघाना हम्म
झाडे जितके ला जास्त लावू तितके जास्त चांगलंय आपल्यासाठी.
हम्म.
तुमच्याकडे अजून एकदा झाला ना पाऊस परत नाहीन झाला?
नाही ना झालाच नाही परत.
हम्म, सगळीकडे तेच आहे, हिकडं चालू झालाय बहुतेक मुंबई साईड ला.
हो
तिकडे चालू झालाय. आपल्याकडे ज आजून जसं पाहिजे तसं नाहीचए. कुठे पडतंय कुठे नाही पडतेय, हम्म येईल येईल. एवढा वेळ नाही लागणार, शक्यतो जून महिन्यात येतोच.
हम्म, नाहीये ए ए
ह् नाही काय तर. जुलैच्या-जुलैच्या पहिला अठड्यात् तरी येईल.
हा.
जितके पाऊसचा लवकर येईल तेवढं शेतकऱ्यांचे चांगले. आणि सगळे शेतकरी ते आस लावूनच बसलेले एक
हो ना तातक पक्षी कशी वाढ बघ पावसाची कस झालं शेतकऱ्यांच. आज पण असं झालं म्हणजे थोडस चालू झाला. पण मग परत काय ऊन पडलं परत.
मी येईल तर चालू होईल पावसाळ्या चांगलाच.
हा. ना.
होईल एवढं पहिल्या आठवड जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त होईलच. चला मग ठेवते.
हो धन्यवाद.
धन्यवाद.